हॅलो, हां बोला.
काय चालू हाय?
काही नाही, झालं का चहापाणी?
हाव चापानी झालं सध्याच.
हाव काय.
हम्म, तुमचा झाला की नाही?
नाही राहिलं आता करू.
हम्म.
आराम चालू होता.
हाव का.
आं?
काय चालू हाय?
काही नाही, हे पाणी चालू बंद होते. ऊन तापते कपडे हाणतात तर. अंदर टाकला रोड्याता काय टाकत. नी कपडे आत बाहेर बाहेर
हाव आता काय संध्याकाळच तर झाली.
नाय ते येतेन असेच पाणी येते भातात.
आता पावसाळ्याचे दिवसच हाय.
हो.
हां.
आराम चालू होता मग नई.
हो आराम चालू होता.
हं.
आज गेल्या होत्या का मंदिरात?
हो मी गेली होती आज.
हो काय, मस्त विठ्ठलाची मूर्ती सजली शिल मग?
हो आज म्हणजे विठ्ठल रुक्माईले नवीन कपडे हं विठ्ठल रुक्माईचा साज आज वेगळाच होता, हो.
हाव काय.
आज मस्त सजावट होती मंदिरात.
हाव काय.
आता संध्याकाळी फराडाचा कार्यक्रम राहील.
हा हाव. बरं हाव ना.
हम्म तुम्ही गेल्या नाही का?
नाही जाणच नाही झालं सकाळी, आता पाहू चार पाच वाजता.
हो संध्याकाळी गेलो तर चालतंय.
हो जास्त लागेल दर्शनाले.
हो.
सगळेले अशिन तुमच्या घरी एकादशीन? हो
आता ती कसं आहे मोठीच धरा वाटते, लायना पंधरवाड्या काय धरत नाहीत.
अं?
पंधरवाडा एकादशी काही धरत नाहीत हे मोठी मोठीे धरतात.
हो हो.
हां. एक दिवस कसाही निंघते.
हो नाही लहान मुलाच्या नाही राहिला जात, कराच लागते काही ना काही.
अ ते लहान मुलंही धरतात?
भाकरची भूक साखरनं जाते का?
पण मग दिवसभर चरा, पण एकादस धरा.
हम्म.
हां एखादस धरलाय चांगलं आहे ना.
हो चांगला हाय ना.
हम्म.
सहा वाजून
अजून तर काय नाय वा
काय म्हणतात, लेकराणी धरलाय का तुमच्या घरी उपास.
हो लेकराही ना धरला पण काही असं चांगल्याने जात आता पुढे, संध्याकाळ पर्यंत.
मदांत सोडला तरी चालते लेकरेला.
मदांत सोडला तरी पावन होते ते बी.
आमच्या घरी माइ पोरगी आहे म्हणते आई मला तुमचं चॉकलेट खाल्ल चालते. उपास अस तुला तर जाऊ दे बाई ते उलचाक धरला आणि उलचाक सोडला, आता अजून धरतो.
हा हा हा चालतेेय तसही लहान
तिला आपलं चालते बाई, आता चालून घेतो कसंही.
चालून जातेना तंस
ते जाऊदे की, आणि ते चालून आता काय करत ते भुका लागली होती.
मस्त आहे मंग उपास.
हा जाऊ दे बाई आणि ते काय होते काही तर नाही होत ना मयातन नाही. चालतेय का बरी काहीच नाही होत असा उपास आहे बाईचा.
कुठलं माय यले मुलाले तर म्हणते की म्हटलं पोळी देऊ का टाकून, जेवता काय नाही म्हणते मी आज उसळच जेवतो खातो.
हो.
मग थोड्या वेळानं म्हणे कि, आई भूक लागली.
उसळचं द्यायला लागायचं तिला.
मग खाल्ली उसळ खाल्ली झोपला आता, आता संध्याकाळपर्यंत काय माहित भूक लागीन तर संध्याकाळी टाक कोण दिन त्याला कांदे पोळी जाऊनि
आता झोपेला काय मगं.
हो ता झोपेला आहे.
हा.
आमच्या घरी सगळे सगळे झोपले आज रविवार शनिवार आहेे तर
हा आज सुट्टी आहे.
तसंही शनिवार रविवार सुट्टी असली की आळसचं येते लेकरायला येते, ना आपल्याला येते. हा रोज सकाळी लवकर उठा. काय बी नाय संध्याकाळपर्यंत ट्युशन, शाळा झोपायलाही नाही भेटत.
डोळ्यातली झोप नाही जात लेकरांच्या
हा
झोपच येते.
हा
शाळेतही डुलक्या येत असतील ना त्यायले.
हा हा.
आपल्याला टेन्शनच आहे. पहिले बी समजा आपल्या शाळेत जायचं टेन्शन होतं, आता तेचे डबे करायचे. टेन्शन.
हांव सुट्ट्या असल्या की दोन. तीन महिने आपल्याला असं वाटते कि, जाऊदे आपल्याला ही आलाम असते दोन तीन महिने.
हम्म उन्हाळ्यात दोन तीन महिने बरे जातात.
की आपल्याला सकाळ.
त्या इथे आंधी उठून सगळंच कराल लागते. ह तर तयारी होत नाही पद्धतशीर मग. हॅलो.
हॅलो.
हो.
फोन आला पण, आवाज गेला असेल.
कोणाचा आला होता काय.
नवीनच नंबर आहे काय माहित कोणाचा होता.
हांव का.
हम्म.
कोणी नातेवाईक असतील.
आ.
कोणी नात्यातले असतील.
नाही नवीनच नंबर होता, अनोळखी असेल कोणाचा.
हां. अजून सांगा ना.
आं.
अजून काही नवीन विशेष सांगा.
नवीन विशेष काय नाही.
हेच आपले कामं चालू येतं.
हा.
हम हम. स्वयंपाक करा. काम करा भांडी घासा हेच चालू राहते, आपलं दुसरं काय.
हम्म बाहेर होते पहले.
तुम्ही काय केलं आज भराळासाठी.
आम्ही होय, आम्ही उसळ केली बाई. हांव.
आम्ही पण तेच केलं.
पाऊस पडतो, म्हणून चिप्स पाडले.
हम. नाही दुसरं काय नाही तेचं हाय.
हा आपल्या इकडं तर काय, फळ काही भेटत नाहीत. स्वयंपाक
म्हणून मागतात खाल्ली.
आ.
त्यात आज मी वावरात गेली होती. तर उसळ ही नाही थाकली आपल्या उसळशी खाल्ली कशी बसं. दाजी वारांलत.
आव काय वावरात नेली असेल काढून.
नाही वावरातनं नेली ती. पुन्हा आल्यावर केली खाऊन तर गरम चांगली लागते मंग, तरी एकच प्लेट ढकलली.
मंग तिकडून यायले उशीर झाला असेल?
हो टिकून यायले उशीरच झाला, बारा वाजलेते टिकून यायले‌.
टिकून आल्यावर तर उसाबरा आणि आंघोळ आणि काम करायला उशीर झालाय.
हाव नाही आंघोळ करून गेली होती, पण ना पण मंग भांडे पडेल होते. हाऊस तोल रायती, कपडे राहिलते. टिकून आल्यावर कामं केलेत.
तिकडून आल्यावर लय जीवार येते.
हाऊ लय जीवावर येते.
हुं.
पण आता कामं तर करावेच लागतात आपलं आपल्याले.
हो आपले काम आपल्यालेच कराय लागतात.
हुं काय मशीन आणायचं आपल्या घरी, भांडी घासायची मशीन धुणं धुवायची मशी तेल
हं.
असं वाटतंय पण दुसरं काही नसलं चालेल, पण कपडे धुवायची भांडी घासायची आणि स्वयंपाकाची मशीन तर पहिली पाहिजे होती.
रोज रोज तेच तेच तेच तेच जीवावर येते.
हु दिसतंय जीवावर येते असं वाटतंय बाप्पा काही घेऊ नका देऊ
रोज सकाळी उठलं की तेच करा, संध्याकाळ झाली की तेच करा.
हाव झाडायची मशीन, भांडी घासायची मशीन, कपड्याची मशीन हे तीन मशीन एवढ्या महत् त्त्वाच्या आहेत.
घेऊन घ्या मंग एखादी. वॉशिंग मशीन घ्या, डिश वॉश मशीन घ्या.
हां पण मी एवढी श्रीमंत नाही ना, की मशीना घेतले.
आ वॉशिंग मशीन घेतलीच चालते काय?
वॉशिंगमध्ये त्याचं बिल येतंय मग असंय.
हो तेही आहे.
मन तर करतंय, पण मग आपलं हे पाहून नाही बा परवडते.
आपल्याले झेपणार नाही नाही?
हां.
हुं.
असाय. त्यासाठी काहींना काही सरकारी नोकरी असती, चांगला एक लाख रुपये पगार असता.
हो.
मग तर सगळ्या मशीनच घेतल्या असत्या. मोबाईलवर बोलायचंच काम.
काही घेतल्या नाही जात. आता पगार असणाऱ्या याच्या याच्यानं घेतल्या नई जात.
आं? हॅलो, हां बोला.
काही नाही मग करा आराम.
हाव.
ठीक हाय.
हं.